हॅलो,, हा यालाय काय आवाज?
जरासा रेंज मध्ये ये,,, हॅलो.
हॅलो,, यालाय काय?
जरासं कट व्हालाय बग
कट व्हालाय,, आता,,, हॅलो,, हा हा. आणी काय च्या पिलास?
पिलो,, तु पिलेस
आम्ही नाही अजून,, आता करायच नंतर नं
हम्म
लय पित नाही चहा, चहा बंद केलाय.
प्रेमिक्स, प्रेमिक्स घ्यायच्या चा करायला लागत नाही, नुसता असं टाकायचं, ढवळायचं आणि प्यायचं.
तेच की ग्रीन टी पितोय.
हम्म एक नंबर.
हम्म आणलेय बाबा आता पंधरा दिवस झालं आणलय,, आता तेच प्या लागलय. जरा मध टाकून जरा तेच पितो जरा जात नी. कडू लागतेय जरा.
हम्म,
खर काय आता तब्बेती साठी करायला पाहिजे.
काय होत तेजान?
काय तब्येत झिरो कॅलरी असतंय तेे. चांगल असतंय शरीरासाठी. आणि काय लय रेसिपी बनवलाईस होय रेसिपी लई बनवलाईसा. चांगलं काय? काय?
काय काय व्हेज नॉन व्हेज सगळं बनवाया लागलं स म्हण आता
मग काय शिकलोय आता मास्टरशेफ झालोय.
मास्टर शेफ झालायस व्हय?
हम्म
काय रेसिपी एखादी आम्हाला पण कवा तर सांगत जावा? म्हणजे ट्राय करायला येते.
आम्हाना चिकन स्पेशालिस्ट हाय आम्ही.
होय आमच्यात पण बनवतात आम्ही बनवत नाही. किती सांग बघूया मग ट्राय करायला येऊया.
ते जरा पहिला ह्याच काय माहिती आहे. सांग मग? मी सांगतो.
मला काय हे त्यानी आणत्यात ते चिकन आणि मग अ ते शिजयला घालत्यात. आणि मग काय गिरवी करत्यात जरा गिरवीत काय टोमॅटो अ काय ब्र कांदा टोमॅटो आणि खोबरं जरा ओल खोबर घेतात गिरवी सगळं पेष्ट करत तात आणि काय फोडणी वगैरे काय बघितली नाही मी घालत्याल. अन् फोडणी वगैरे घालत्यात काय पाताळ आमटी सुक असं काय करत्यात बाबा सांगायला पण मला आता कसतर व्हायलं.
पहिला धुवून घेत्यात मग त्याला शिजवत्यात नव्वद टक्के
होय?
ते हळद टाकून पाणी टाकत्यात माहिती आहे काय?
हा हा हा व्हय व्हय ते म्हणत्यात. ते पाणी चांगलं असत म्हणून प्यायला नुसता.
हा हा म्हणजे शिजवत्यात नव्वद टक्के त्यानंतर मग काढत्यात. मग त्याचजा राह त्या पाण्याचा रस्सा करत्यात जारास हळद मीठ परत ते खोबर ये केलेला असते जरा टाकत्यात तेच मग तुम मस्त तावा बिस्वा आसला तर टक्त्यात. संपला विषय आमटी तयार झाली.
होय.
मस्त केला काय अ जरा खोबऱ्याच हे केलेल्या असतेय‌- चटणी घात गिरवी ते मसा ह्य हिरव्या मिरच्या तेन घालून
हा
मग काय कांदा जरा टाकायचा बारीक चिरून बोललं तर टॉमॅटोच हे केलेल्या असतेया माहिती ये काय पेस्ट ते टाकायची परत जे जे कशाची खोबऱ्याची पेस्ट टाकायची मग गरम मसाला मसाला तेन काय असल ते तुमचा मसाला टाकायचा तिखट मीठ टाकायचं जरा
चिकन मसाला काय काय असते की ते
हा मग तिखट मीठ जरा टाकायचा जरा आणि मग पाणी टाकून मग ते पेस्ट टाकायचं नुसता
होय.
आणि वरती खाली ते परतायच थोडा वेळ गरम
मग त्यात काय पाणी वगैरे काय घालंताय काय नाही.
पाणी याला मसाला टाकल्यावर पाणी टाकायचं पहिला मग पेस्ट टाकायचं.
होय या सांगतोय यांना रेसिपी बघूया काय काय कसं करत्यात ह्यांची पद्धत वेगळी आहे जरा तुमची तर पद्धत जरा वेगळी आहे
हम्
प्रत्येकाची पद्धत वेगवेगळे असतात बनवायची हम्म
भारी आहे तुमच्या पप्पांणकड शिक तुमच्या पप्पांनकडच शिकलोय.
होय चांगलं बनवतात.
हम्म
पप्पा पण आमच नॉनव्हेज आमच्या नॉनव्हेज कधी खाल्लं नाही आम्ही आता खर बाकीच्यांच्या खाण्यावरन वाटते.
हम्म हम तुमचा पप्पा खरं खोबरं लय घालत्यात
होय खोबरं जरा प्रमाण मग सांगायचं जरा खोबरं कमी घालीत जावा हे जास्त घालत जावा तिकट जरा जास्त स झणझणीत बनवत जावा असं फरमाईत पडायची आपण
मग तुमच्याकड पाऊस काय?
पाऊस काल झाला बघ मोठा झाला जरा अर्धा तास झाला संमध्याकाळी
हम
आज काय वातावरण झालतं जरा दुपार मग अशी दोन अडीज वाजता. आता काय आता आणि ऊन पडलेय बघ एकदमच गाडगुड झालं साांडेगतीनी वाळत घातलेलं सगळं काढून आणलो मी
आमच्या इकडं अदन्न म्हदन्न बारीक झिरमाट पडले गत होतय.
होय हिकडं काय जिरमाट झिरमाट काही नाही जरा वातावरण झालं मगाशी एकदमच
ही काय लडतर व्हायल्या याला काल जयसिंगपूरकड आलत तव्हा पण जरा बारीक चालू होत जयसिंगपूर मध्ये-
तिकड पण हाय व्हय
हम्म
हा हा हा इकडं काय आमच्या इकड तर आ आज पाऊस काय नाही. संध्याकाळी आणि काय काय होेते कुनासष्टोक
इकड वार सुटलय जोरात. थोडासा बारीक चालू पडला.
किंग वगैरे काय डोक्याला टोपी वगैरे काय घेतलास
टोपी हाय खरं जर्किंग नाही आता जाईल लगेच वारा सुटलय जोरात.
हा हा हा पाऊस येणार आता कुठतरी थांबा.
मा आणि काय विशेष?
विशेष काय नाही बाबा, विशेष काय आता हाय रोजच डेली रुटीन चालू आहे. जरा पिको फॉल हे ते होत जरा.
हम्म
केल ते जरा.
शिकल्यास होय.
होय ते पण घरात बसून काहीतरी करायचं किरकोळ हातभार लावायचा जरा.
हम्म
आणि ते झालेत आता पिको फॉल, आता फिटिंगला जरा ड्रेस एक दोन आल्यात.
हम्म
ते पण केल जरा बसून.
पैसा ढीग
पैसा ढिग कुठल एवढं कुठं मिळतंय त्यात, तीस रुपये फिटिंगला.
हम्म, मग ते काय कमी झालं.
आपल डेली खर्च निघतोय सोड. काय आवाज काय फुटालय वाटतं बाबा.
वार सुटलंय वार जोरात.
हम्म वारं सुटलय त्यामुळे आवाज वेगळा आलाय का नाही.
हम्म
मग कवा तर व्हेज जेवण बनवाय येतो, आम्ही तुमच्याकडं.
चालतंय ये.
हम्म आता आंब्याचा सीजन चालू झाला क नाही आमरस पुरी एक भाजी छान ची पनीरची बनवाय येतो.
हम एक नंबर बनवतोय.
हम्म
झाड जरा पड, येतेय सगळं येतय मास्टर्स शेप आहे आम्ही.
होय मग काय विषय हार्ड आहे तुमचा.
हम्म
हम
इथं झाड पडाय लागल्यात बारीक.
होय इकडं काय नाही आमच्याकडे ऊन पडलय बघ चांगलं.
इकडं आता पाऊस जोरात चालू झाला.
चालू झाला मग कुठ थांबलाय का नाहीस पाऊसा हिच्या खाली.
थांबलोय.
हा इथं पावसाचं काय खरं नाही बघ कवा पण येतय बघ‌.
हे प-पडूदे पाऊस ऊन कशाला पडालंय.
ऊन पडालेय पण हे अवकाळी पावसाचा काय उपयोग नाही रे.
हम्म
हे आणि जरा घातक असतंय नई अवकाळी पाऊस हे. एकदमच पाऊस एकदमच ऊन हे तब्येतीला बाधतंय आणि जरा.
हम् म्हातारी झालाय नव्हं तूम्ही.
होय म्हातारी लहान मुलांना बाधतंय रे.
हम्म हम्
लहान मुलं कसं ते एकदमच वारं एकदमच पाऊस एकदमच ऊन ते गार काय तर खात्यात ऊन पडालं की मग ते एकदमचं सर्दी खोकला हि साथ पसरतीया. आणि पाणी एक वेगळं यायला लागलंय आता.
हम्म
त्यामुळे पाण्यामुळे आणि जरा पोट बिघडाय लागल्यात आणि जरा सगळ्याची.
आमच्या इकडं तर व्यवस्थतीत येतंय बाई पाणी.
आमच्याकडे पाणी जरा मिक्स यायलागलय बोरचं विरीचं मिक्स असं
हम्म हम्म
त्यामुळं तब्येत जरा पोट बिडायला लागलंय दोन दिवस झालं बिघडलंय सगळ्यांचं पोट.
हम्म
त्यामुळं आन मध्ये जरा द्राक्षांचा पण सीझन होता ना मग द्राक्षे पण जरा सगळ्यांनी कवा हाय म्हणजे सीझनातच मिळत्यात द्राक्षे सीझन मध्ये त्यामुळे द्राक्षे पण सगळ्यांनी खाल्लंय. मग ते सगळं आता बाहेर पडतंय. पाणी हम्
जोरात, जोरात झाले म्हणा द्राक्षे.
होय द्राक्षेचा सीझन असल्यामुळे ते सगळ्यांनाच लहान मुलांना पण
तुमच्याकडं शेतात काय लावलाय?
आमच्याकडं काय आता शाळू होतं, शाळू काढलय. आता पाऊस पडाला की, सोयाबीन पेरायचं. म सोयाबीन, काहीतरी कडधान्य, पेरायचं मग मूग म्हण किंवा का उडदी, काळं उडीद.
हम्म हम्म हम्
पाऊस पडाला की पाऊस एक, एक दोन मत आता प आता आता ह्यो पाऊस उपयोगाचा नाही सोड, गारा पडाल्यात?
व्हय गारा पडाल्यात.
हम् भारीच आहे की मग गाराचा पाऊस पडालाय म्हण.
ह जोरात पडालाय.
हम्म जोरात पडालाय.
हम्म
अडकून बसलायस म्हण तू आता.
हे काय अचानकच चालू झालय आणि,
हम अचानकच चालू झालाय. डोक्याला कायतर हे कर ओलं होशील, कायतर कॅरी बॅग तेन घे कोणाकडन तर,
थांबलोय टोपी हाय, साइडला थांबलोय.
हा हा असं एखाद्या दुकानात तेन जाऊन थांब.
हम्म
आसं झाडं वगैरे पडतील आसं कुठं थांबू नकोस.
नाही नाही. काय विषय नाही.
हां चालतय, बघ काळजी घे मग.
चालतय ये.
हा ठेवू काय?
हा